हा हा मनाने बोलते
हा बोला ना काय म्हणता मस्त, मस्त तुम्ही?
आम्ही पण मजेत आहे आता चालू आहे म्हटलं पावसाळा चालू होईल आता जरा फिरायला जायच चाललेलंय.
पावसाळ्यात जवळ म्हटलं तर बघा आमच्याही कड तर लोणावळा मस्त आहे
हो ना तसेच लहान मुलगा पण आहे त्याच्या हिशोबाने म्हटलं कस- दोन तीन दिवस स्टे करता येईल ह्या हिशोबाने-
तेच होणार होणार तर. नते पाऊस पडताना थोडसे फार मोठं नाही पण छोटे छोटे झरे.. ते दिसत ते आंबोली साईड ला आंबोली वगैरे तिकड मस्त एकदम- मोठ मोठ्या सुद्धा हा आणि तिथे राहायला पण छान आहे.
नाशिकचे सगळ्या गोष्टी स्पॉट फिरले गेलेले ओम कहेल त्र्यंबकेश्वर साईड.. सध्याचे म्हटलं कुठेतरी बाहेर जाव नाही का..
बरोबर आहे बरोबर आहे तिकडं पण छान आहे आमच्या इथं जवळ म्हणलं आम्ही इथे- वगैरे पणडे किंवा फार पाहण्यासारखे असते. तिथं पण लहान मुलांना बघायला म्युझियम वगैरे- म्युझिअम आहे हा तिथ- खेळायला पण छान आहे त्यांच्या इथं आता पण बरच काय काय झालंय रिसेंटली आम्ही पण नाही गेलो पण छान आहे ते.
ते असं पुरुषांना कामामुळे का ते ऑफ करायला म्हणजे टाईम देणच होत नाही फॅमिलीला त्या हिशोबाने कसं फिरायला गेलं की कस
हा आणि चार दिवस हा गोवा आणि पावसाळ्यात तेवढ हो समुद्र एनजय करता येत नाही हा मात्र महाबळेश्वर- महाबळेश्वर नसते महाबळेश्वर पण छान आहे महाबळेश्वरला गेलं की तिकड- मुलांना चांगले ईथे मॅप्रो गार्डन आहे. मलाना ते स्ट्रॉबेरीच कल्टि कॅन्टीवे्शन वगैरे समजून जातय.
बरोबर बरोबर.....
आम्ही लास्ट टाइम गेलो होतो. महा महाबळेश्वर ला.. हा तिथं स्टे केला होता. जवळ आणि कस सेट.. कता वाईच तिथ गणपती वगैरे पण छान आहे बघायला.. हा वाईच गणपती जवळच आहे आणि..
आणि..
छान आहे तस.
जसं एका वेळेस निघाल तर कस तीन चार स्पॉट कवर झाल तर बरं असतात म्हणजे नाही का फिरल्याचा पण आनंद.
होतो आणि मग काय माहा महाबळेश्वर. महाबळेश्वर म्हणजे सातारा पण आला जवळ साताऱ्या चे. परत सज्जनगड आहे ते पण् खुप छान आहे. आजू बाजूला हा सज्जनगड पण छान आहे मुलांना-. थोड गाडाचे आवड असत की नाई.
सज्जनगड का तिकडे मला.
हा सज्जनगड हा हा साताऱ्यामध्ये सज्जनगड आहेत. थोडं गावात थोडस जावं लागतं आणि मग. महाबळेश्वर थोडं हायवे ला येऊन आग जाव लागतो पण. फार खूप लांब नाहीे असं.
तुमंच कोल्हापूर कडुन जातं ना तेव्हा कोल्हापूर च..
कोल्हापूर ह तिथून थोडं तीन तासात पुथडं कोल्हापूर येऊन जातोय. आणि तिकडं तर मग खूप चांग तिकडं.. पण पम्हा आहे परत आंबाबाईचं मंदिर आहे ज्योतिबाात मंदिर आहे.. तथडे पण छान आहे आणि. कोल्हापूर साईडला हे एक आहे तान म्हत ते कनहेरी मठ म्हणून. तर तिथं तर काय माहिती आहे हा कि थोडं आपल्या आधी.. सगळं हे म्हणजे काय म्हणायचं. चित्रीकरण असं केलंय चित्रीकरण नाहीताय ना. असं छान म्युझियम करे म्युझियम टाईप आहे म्हे आम्ही खूप अजून घेऊ.. हो तेव्हा ते इथक होत आता तर खूप डेव्हलप केलं हा म्हणजे आता आपण कस मातीच बनवतात वगैरे ते बघितलंत होत तस ते मुलांना आपल्या एवढं माहत नाही ना म ते तिथं गछान दाखवलं खूप दिवस अखंड जातो त्या म्युझियम मध्ये सत केल्यावर
स ट्रेकिंगला कसं आम्ही मैत्रिला मैत्रणी जात जास्त पावसात नाही का आमच्याकडे अंजनेरी वगैरे पहिने झालं हरिहरगड झालं खूप सारे आहेत संबार लेणे वगैरे आहेत. पण मग ते कसं मैत्रींसोबत आपण एक दिवस ट्रेकिंग करून येेऊ शकतो मग फॅमिली सोबत कसं मुलं असं. सिंह गड नाही जाऊ शकत लहान लहान असल्यामुळे..
नाही होत नाही होत आणि बरोबर आहे बरोबर आहे आणि गेले एक दोन दिवस.. टाईम घालवल्या सार.
हा सॅटिस्फॅक्शन पण भेटते जरा मुलांसोबत टाइम स्पेंड करतो आपण.
नाही तरर जा जा या या.
हा तसं नकोच धाव पॉईंट पा.
हम् दोन तीन दिवसामध्ये होउन जाते होऊन जाते. मस्त आणि ग्रीनरी पण पावसाळ्यात. छान क अजून पाऊस काय सुरू काय नाही झाला की पाऊस..
आमच नाशिक अता तर पाऊसतका डेंजर असतो ना बापरे.. खूप जास्त असत
खूपच का
एकदम कंटिन्यू असतो म्हणजे कंटिन्यू असा एक दिवस पण असं नसतं की शॉप रोज कंटिन्यू पाऊस चालू असता एकदाच चालू झाला ते
मागच्या वर्षी खूप लवकर पाऊस सुरू झाला यावेळी वाटलं होत पण ह्यावेळी अजून पाऊस काय सुरू नाहीत झाला
पण जर कसं उन्हाळा जेवळ तुमचं लेट असेल ना एवढा जोर लागतो न थोडा पाऊस जास्त असतो यावर्षी ऊन खूप जास्त यावर्षी ऊन खूप होत तर पाऊस पण जास्त राहील
राहील पण आता जेऊन ना ऑलमोस्ट नाही तर जून मध्ये एक दोन तर पाऊस होतात आमच्या इकड नाहीच झाला पाऊस
नाही आता अस आलमोस्ट पंधरा जून नंतर सांगितलेलं आता मध्यंतर झालंत आमच्या इत एक दोन वेळेस जोरात पाऊस झाला त ख आम्हाला वाटलं की आता पावसा चालू म्हणजे दोन तीन दिवस पडला पाऊस नाशिकला मध्यंतरी पण आता आता सध्या का
थांबलाय हा आणि काय होतय कसं थांबून परत पाऊस नाही पडला किं मग गरमी जास्त होते
दुपारच शक्यच नाही बाई घरात राहणं आमच कस ऑफिस ऑफिस ह्या असल्यामुळे कस समजत नाही रुग्णाच एसीमुळे पण जेव्हा घरी असतो ना सॅटर्डे संडे मग ते जाणवते
जाणवतो नाही नाही खरंच खरंच ते मात्र आहे म बाकी कुठं ट्रिप ला वगैरे
ट्रिपला त्या इयरली अस का आमचं ऍक्च्युली दरवर्षी आता या तीन वर्षापासून जरा मुलगा माझा तीन वर्ष झाला ना तेोडा वेळ भेटत नाही एवढं मटलं इथे चालतं आमच ना तुला म्हटलं मग थोड मोठं झालाय ना त्याविषय मा बघू म्हटलं आणि ते ज पुढं पण खूप ऐकलं नाही खाटो श्यामचं मंदिर वगैरे तिथे पण जायचा विचार केला होता काठी सामला मग तिकडे गेले की जयपूर ये राजे
होतय तसं
राजस्थान वगैरे कोणत वरून जातो ना तिकडे गेले की
होऊन जातय होऊन जातय बरोबर एक मोठ मोठ ट्रिप काढली. थोडं जास्त सुट्टी काढली की होऊन जातय.
आता गेलो होतो रिसोर्टला आम्ही नाशिक मध्येच म्हणजे कासारा घाटाजवळ छान होतं म्हणजे एकदम रिलॅक्स लाईफ नाय का एक दिवस मस्त चिल पूर्ण दिवस शांत कसं टेन्शन नाही काय नाही. एकदम मस्त ये हा एकदा लाईफ मधून
मस्त हा ना कोकण पण पावसाळ्यात खूप छान वाटतंय.
हो कोकण ना पावसा आहे छान आहे असंग पावसात तू पावसच तिकड पण
असतो पण खूप छान असे झाड उन्हाळ्यात पण आहे पण पावसाळ्यात पण कस हे झाड वगैरे छान म्हणजे जास्त हे होते ना तिथं हा आम्ही पण आधी एकदा गेलो होतो हेदवीचं मंदिर आहे गणपतीचं इतकी शांतता तिथं की म्हणजे आम्ही सात वाजता होत मंदिरात असं वाटायला लागलेलं की बापरे आता रात्र किती झाले इतकं शांतता थोडं सोनच होतं मंदिर पण काय वाट मस्त कोकण पण छान वाटत माल मालवण मालवण पण होय होय मालवण पण तिकडेच आहे कोकण साईड लाच मालवण मालवण म तिकड गेले
सांगा
नाही नाही नाही नाही. मालवण आ आहेत आहे कोकण म्हणल्या ते खूप म आणि चांगले पण असतात म्हणतात. नाय समुद्र जवळ असल्यामुळे फ्रेश मिळून जातात. हा मस्त असतात. हा आणि ते मालवणपसनच कुठलं ते किल्ला कोणता तो? नाय का सिंधुदुर्ग किल्ला.
सिंधुदुर्ग अच्छा.
हा छान आहे तो पण. बघायला हा ते मालवणच्या इथुनंच ना की अ समुद्रातूनच म्हणजे बोटीनं त्या साईडला नेतात आणि तिथं का नाय टाईम हा टाईम सांगितला असतो ह्या या टाईम मध्ये तुम्ही या म ती बोट येऊन थांबलीच अस ते आपल्याला बोट नंबर सांगितला असतो आणि त्या टाईम मध्ये आपल होऊन जातय बघून. म्हणजे मुलांना कस जरा किल्ल्याच हो गेले होते म्हणजे किल्ल्याच मुलांना जरा वेड असतय नय.
हो हो काहीतरी वेग हा शिवाजी महाराज म्हंट त्यानंतर मुलांना खूप क्रेजच ये त्यांचं
हो हा आणि अलीकडे एक ते दोन पिक्चर निघालेत त्या मुलांना अजून जास्त इंटरेस्ट आहे त्यात.
बरोबर बरोबर त्याच पाठ म्हण चांगली गोष्ट आहे ती मुलांना नॉलेज तरी भेटत मुलं आता मोस्ट ऑफ मुलं पुस्तक वाचत नाहीत पिक्चर मधल त्यांना कळत की अरे हा शिवाजी महाराज कोण होते काय होते नाय का ते खरंच ते महत्त्वाचं आहे.
ते समजून जाते ते त्यासाठी चांगलं य. अलीकड पण आलेला ना तो संभाजी महाराजांचा पण हे त्यामुळ मुलांना बऱ्याच गोष्टी चांगल्या समजतात हाचं
होय भरपूर फेमस झाला तो.
आणि तो धर्मरक्षक संम
हा हा बरोबर.
ह. लहान मुलांना ते समजून जातय. म्हणजे आपण एखाद वेळ विसरू पण त्यांच्या लक्षात-
हा लक्षात राहतंय. ते तर आहे. तुम्हाला किती मुलं आहे मग?
मला एक मुलगा एक मुलगी.
अच्छा. मला एकच मुलगा आहे तीन वर्षाचा.
हा हा माझा तो छोटा आहे तो छोटा. आत्ता जस्ट तीन महिने झाले त्याला.
ओके ओके आणि मुलगी?
हा मुलगी सात वर्षाची होईल आता.
ओके अच्छा
तेच म तेला पण तिला पण ते खूप आवडतं शिवाजी महाराज संभाजी महाराज, किल्ले, गड ती म्हणती. हा इथं फिरायला जाऊ तिथं फिरायला जाऊ सिंहगडाला गेलेलो तेव्हा ती
सांगता मुलं आपल्याला की इकड जायचं तिकड जायचं आपल्याला माहिती नसत काही गोष्टी.
नसतं आणि त्यांच्या लक्षात राहतो कुठ काय बघितलंय कसं केलंय काय केलंय. आपण आसं करू.
हो ते म्हणतात ना की मुलांना या पाच वर्षातच डेव्हलप करू शकतो आपण त्यांची तेवढी बुद्धी एकदम हे असते ना तेव्हा शिकवायला पाहिजे मुलांना
पाहिजे पाहिजे ते मात्र आहे आणि ते करत पण मग काय बघा मस्त मस्त आता लवकर अरेंज कर प्रणी या फिरून मस्त. ट्रिप येस येस येस चल येस येस तुम्ही पण हां.
हो बाय. बाय.